हा आता येतोय आवाज? हाहा येतो येतो. आणि मगाशी काय झालतं म जर आपण
झाल तर माझा रिपीटेड आवाज मलाच यायले.
आता
होय.
हॅलो.
तुमचं पण आलंय मला तुमचं पण आलंय मी
हम्म हम्म मगाशी काय नाही येत नाही आता तसा. मगाशी मला काहीच आवाज येते नव्हता तुमचा ह
होय काय आत्ता येत नव? हॅलो. हॅलो. हॅलो.
हा, बोला की येतोय आवाज.
येते ना.
हा हा.
काय प्रॉब्लेम झाले वाटते बहूतेक काय नेट क्लिअर आवाजच येइना झाले.
हा नेटचाच इशू असणार.
होय.
बाकी काय असणार आहे? हम्म.
मग.
हम्म मग काय? सुरुवात.
होय का मग काय स्पेशल कसते तुमच्यात?
आमच्यात रोज काही नाही संध्याकाळी असेल. रेग्युलर चपाती, भाजी मग, काय वेगळं वाटलं तर मग. काहीतरी बनवायचं मुग ते चौक खुल्या वगैरे असे काही तर वेगवेगळे नवीन पदार्थ लागतात. वेगळे आमचे असं असते व्हेज असंत. नॉनव्हेज आमच्यात कोण खात नाही ना. हम्म.
हो काय मग . होय आमच्यात नॉन व्हेज, व्हेज दोन्ही पण असतात. हम्म.
जास्त नॉनव्हेज असतय का?
असते म्हणजे आठवड्यात नाही एक दोन वेळा तर असते.
हा हा.
पोरं खात्यात, पोरं पण खात्यात आम्ही पण खातोय. तेज्यामुळं
पहिले हिजेच.
होय काय? मांग
ए जाव
क किती कोज घरी किती लोक असता. कोण कोण असता घरी. हम्म.
नाही आम्ही आता.
ऐकूच येत नाही हो तुमचं.
आत आहे आठ जण. हॅलो.